हॅलो
कायं चाललंय
कायं चाललंय बघां इले जस्टं कायं म्हणतां आहे
कायं नाहीं निवांत आहे बाळं
बाळं पणं निवांत ते झोपलेलं त्यांच्यासोबत आम्हीं पणं झोंप काढलं आंता बसलो निवांत हलां चहा पाणी पहिले
होयं आवरलं की तुमचं चहा चहा वगैरें झालां
चहा नाहीं आंता घेणारं तुमचां
आमचं पणं आंता घ्यांयचा
हां बाकी कायं नाहीं निवांत
बाकी निवांत आहे, पिल्लूंला स्कूंलला घातलंय.
होयं घातलं की-
आणि कायं करते आंता
आहे तिची गेलेलीचं नायं कां अजूंन झोपलं तरं छोट्यांची आंघोळीला आलेला मावशी- त्यांच झालं मंग त्यांचं सगळं झालं किंवा आमचां पणं एक ढुंलका झालां आंता जस्टं उठले. म्हटलं कायं चाललंय बघुंया-
हां हां हां....
कायं कां निवांत आहे आणि पर्वा आम्हीं राईस केले होते खरं तरं तुमच्यां राईस सारखं कायं राईस आहे ते आंता आलं की राईस खांयला येणारं आहे मी. राईस- नाहीं ते चहा आणि चहा तरं इतकं कॉमन गोष्ट आहे- पणं त्यां तुम्हीं जो बनवतां तसां चहा बनतंच नाहीं
कायं नाहीं चहा केलां नां दुधं दुधांबरोबर जरांशी साय टाकांयची मंग छान होते चहा
होतोय की ते चहाजोपत्ते बोते तुमच्या हातांतच तसां होतं नाहीं मी नां साठवून साठवुन सायं त्यांचं दूधं हे करूंन चहा केले नां पणं ते- त्यांची नाहीं अजूंन चवं माझ्या तोंडात आहेय तीच्या हातची चहाची- मस्तं चहा कायं, राईस कायं, कायं विचारू नकां-
ते कसं झालंय रोज भरंपूर भरंपूर चहा करायंला लागतेय त्यामुळं ते चहाची सवंय होऊन गेले नां.
झाली आहे हा, आताच बसून गेलीये ती.
हा.
तरी पण, किती जरी करायचं म्हटलं तर तसं आमचा नाही बाबा होत. नाही तर, तुमची आयकड जरा राहावा जरा, रेस्ट घ्या निवांत
हा, ह ह
शिकूऊन जावा मग, पण सारखं किती पाहिजे म्हणून ऐक एकदा शिकवून तर घ्या, हाय कणी.
होय कि.
मग काय तर, आणि आता काय युट्यूब हे ते आहे, सगळयांच फ्री असत, पण ना तस होत नाही, कि अ म्हणजे तुमच्यासारखं होत नाही ते, त्येच त्यांच छानच होतय ते त्यांने केलेले शिकवलेले पण ते आपण खाल्लेले असतय ते चव तोंडात घूसते ती असते नाही.
होय की.
हो, मग काय तर.
आणि मी पण तुम, म्हणजे ना मला परवा असं कि कसं आता, पूजा गेल्यापसन म्हणजे असं काय गोडधोड करायचं होत
होत नाही हा
आणि तुम्हाला सांग, ती गेल्यापासून आमच्या घरातलं गोड बंदच हाय.
हा.
आणि परत तुम्हाला सांगतो, ते कोबी मंचुरियन नाही मग ते परवा तुमच्या कोबी -मंचुरियनची आठवण झालीती.
होय कां.
हा म्हणटलं दिदीनी पहिल्यांन टाइम आम्हाला, जे कोबी -मन्चुरिअन काय असतंय हे, त्यांनी आणून देण्यान समजल, की ते असं करायच. ते तस करायचं, म तेव्हापासून सुरुवात
झाली अ, आणि काय पहिल्यांदा करत ताना, जरा वाटते की बाबा खूप ह्याला व्याप हाय, पण एकदा सवय झाली ना, आपल्याला का वाटत नाही.
काय वाटत नाही आणि, म्हणजे, ते करत गेलं ना असं म्हणजे त्याच्यावर बरोबर ते हात बसतोयच.
बसतोय. आता आमच्या मणीला पण, तस सवय झाली, तिला जर असं काही खायचं असेल कणी तर म्हणते, आई हे बनव, आई ते बनव. पण बाहेर जाऊन, शक्यतो काय आता आम्ही बाहेरून ते पदार्थ जास्त आणत नाही. कारण काय होतंय कि तेल म्हणा हे आपण कसं फ्रेश वापरतो, तसं थोडीच ते वापरतात. वापरत असतीलच असं, म्हणू शकत नाही, नी आपण. हम्म
आणि ते काय होतय, माहितीे का ते आजीनं मोठो वगैरे घालून करत त्यात ते लहान मुलांना, मोठ्यांना डेंजरसच हाय नई.
भयानक, भयानक आहेे ते, आणि खूप फुकट पैसे घेऊन ओढवून घ्यायचे कामं दुखणे.
अव, व्हय.
त्यांपेक्षा कायं जरां कमीचं हवीच असं नां ते कलर कलर. घालतांत बाहेरूंन खाल्लं की हातांचा रंग जातणे असे कलर घालतांत. आंता तरं हां नाहीं जातं. आंता तरं नां मी सांगू. एक दोन तीनं वर्ष झाली केक पणं मी बड्डेला विकतं आणायचं बंद केले.
हम्मं.
की कांहीं माझं मी म्हटलं भरं आपल्यांला कां कुठं कांहीं अवॉर्ड नाहीं पाहिजे खांयण्या योग्यं व्हावां. आणि तरं मुलांना आवडेल असां व्हावां बसं. आंता किती तीनं चार वर्ष झाले केक यां बड्डेलांच. अजूंन केक कंट केले की पुढच्यां बड्डेची थीम सांगते आई आपणं. तिच्या बड्डे लां असां केक बनूंया कां. आई आंता मेणं बत्तीच्यां बद्दल आपणं असं करूंया कां. म्हणलं हां ठीक आहे आणि पर्वा कायं झालं. ते आंता म्हणलं ते क्रीम वगैरें करायंला होणारं नाहीं. मंग विदाउट क्रीम आपलां सांधा बेसं केक करतो तसं केलं होतं व्हॅनिला चां. स्पॉज केक आणि. तिनं तो कायंम कंप केक विकतं मिळतातं नां छोटे छोटे ते तसंच. चाली होती आणि तिनं बघितली नाहीं. की आईनं असं लहांन असतांना मी बऱ्यांदा केलां होतां पणं तिलां. कळांलेस मी पहिल्यांदाच गेलां बाबालां म्हणते. बाबां अरे आई कायं केक केलीय माहितीय कायं आंता कायं. तूं विकतं आणूं नकोस तूं बां आईलांच सांग मी तुलां जेंव्हा म्हणते नां की. कांण तरं तूं आईला सांग आणि माझं मी पणं सेपरेट. ताईलां सांगतो मंग दोन वेळेला मिळते नां रे बाबां आपल्यांला. होयं. ह मंग म्हटलं तरं बाळं लहांन म्हटलं क्रीम वगैरें व्हायचं नाहीं आपणं किरकोळ केक बनूंया. आंता तिला माहिती झालंय आंता तरी स्कूंलला गेले विसरली. क राई मलां स्नाक्स लां हाकेक अे मलां असतं नाहीं आहे. लां तो केक बनवूंन दे सगळे. बिस्किट आणतांत तूं बिस्किट बनवूंन दे मुलांना पणं. आपणं जे करतोय ते इतकं म्हणजे त्यांच्या समोर हे होतं. कि तिथेच कायं पाहिजे असलं की आई हे बनवतेस आई. आणि त्यांना कळतं नाहीं किती टाईम लागतोय घरांत सगळं साहित्य असते नसते. हां हां म्हणूंन दे. हं मं कायं ते खरं चांगलं वाटतं. उगीच आपणं हां. हां घरांत शिकलो घरांतले गेलं म्हणूंन आपणं पणं करूं शकतो इतकंच.
होयं होयं.
नाहीं तरं कायं नाहीं होतं.
आणि कसं होते घरांत केलेलं तरं एक वेगळंच असते हे होते.
मंग कधी पणं कधीं पणं.
आणि कायं होतंय लहांन मुलांना आंता बाहेरचं कायं द्यायचं म्हटलं तरी पणं अवघडचं झालं.
काहींचं नाहीं कांहीं खाण्यांत राम नाहीं.
ही चांगली वस्तू मिळत नाही मार्केटला... सगळं भेसळच ए.
भेसड म्हणजे भेसळ... ते हॉटेलला गेला तर पनीरच्या भाज्या खाण्यात पॉईंट नाई ए. कसलं पनीर ए काय माहित?
होय.
त्या ग्रेवी कधीपासून ठेवल्या असतील काय माहीत... असं वाटते मनात... इतकं न्यूज यालेत की शंकाच फार येती. ते खायचा घास तोंडात जायचा... ते प्रश्नच मनात येतात.
होय की अहो.
हा. ते बाई... आप नई... आपल्याला होईल तसं करणं... पोरांना खायला घालणं. कारण अन्नच अलीकडं इतकं हे झालंय... की इथं पण बघा आता मिर त्या मधे वगैरे पण बघा... कालच आणि दुधाचा साटा काहीतरी पकडला ना?
अ... हो.
हा बघा म्हणजे... आता आपण त्या भागात नाही... म्हणता म्हणता तिथं पण असं न्युज आली... मला तर आश्चर्य वाटलं.
मा. सगळीकडे तेच झालंय वो... पुरवठा कमी पडतोय म्हणून... काय पण करून... लोक काय पण विकायला लागलेत.
अवघड झालं सगळं... टेस्ट आहे म्हणून काय खायचं काय असं केमिकल शिवाय अन्न नाई... हं... धान्य नाई काय नाई. असं होऊन बसल्या.
आणि हल्ली शेतात पण कसं.. शेणखत वापरत नाहीत सगळी रसायनच असत्यात.
ते फार हे होऊन जातंय... अवघड होतंय ते. आणि आपण म्हणायचो की चला आपल्याकडे अजून आहे... असं नाई... पण आता तिथं पण.. असं म्हणजे मी म्हणलं आश्चर्यच आहे म्हणलं... नाई तर आपण चला गावाकडून हे आणू... ते आणू गावाकडे पण दूध असं डायरेक्ट जो आपण ह्यांच्याकडून घेतो... काय म्हणायच... हे गवळी वगैरे तेच दूध खरं... आता तिथं पण पॅकिंगच घ्यायचं. भीतीच वाटायची
मग हो.
हा. अवघड झालंय सगळं. हं.. बाकी काय मग?
काय नाई.. निवांत ए... हो निवांत ए दीदीच छोटू झोपलाय आता.
हा.
आणि त्याचं मस्त ए खाऊन
होय... गोडूला... गोडूलाय ते... कप कपिल पण आला होता ना परवा... मस्त गप्पा मारत बसलेलो... म्हणलं किती दिवसानं टाईम मिळाला म्हणलं तुला.
हा.
हं हं हं... आलेला बाळाला बघायला आला होता तेव्हा.
हूं हूं हूं.
खूप... खूप म्हणजे कधी? किती दिवसानंतर... किती वर्षनंतर म्हणा. मग निवांत. नाही होत. नाही होत. आणि आणलं तर काय होत?
कत नाय.
नाही. आणि आलं तर काय होत? आलं - आलं आणि गेलं- गेलं. उभ्या - उभीच जास्त होते माझं. राहणं होत नाही. नाही, ना. आता ऊघीस ते काय? अम्. ह्याच्यामुळ जर अस. तरी पण मी फार नाही राहिले. तरी त्या- त्यातल्या त्यात राहिले म्हणल्यासारखं, उगीच.
होय, की. ते तेवढीच भेटी - भेटी पण झाल्या ना, आपल्या.
हा, मग काय. तेवडंच बरं तर वाटतय.
मग होते. बरं वाटतय. तुम्ही तिकडे गेला म्हणजे, तुमच्या बा्यापात. आम्ही
हा, हा. चालतय, चालतय, मग. ह. करते - करते आणिक, अ. एक, दोन मिनटातच. आ. हा, हा, हां. बाय.